हॅलो हा काय चाललय?
काय नाही संध्याकाच
हम्म, हम्म स्वयंपाक बनायचा बर अगं मला एक रेसिपी विचारायची विचारात होती ते बाकरवाडी कशी करायची या
हा, हा, हा का ग काय चाललंय होय.
अगे मुलांना काहीत खायसाठी करायचं म्हणून म्हटलं बघूया विचारून तरी नंतर
होय म्हणजे ते चितळ्यांची असती तसली पाहिजे का?
हा किंवा तुला दुसरं काही मुलांसाठी खायला जर लक्षात आलं तर ते सांग सोप.
नाही बाकरवडी ज्या आहेत ना त्या दोन प्रकारच्या असतात. एक खेडेगावाच्या पद्धतीने करतात ती एक असते. आणि एक अस ति आपण विकतची चितळ्यांची खातो ती एक असती कुरकुरीत खायला मुलांना ती चितळची चांगली म्हातारी माणसं खातात त ती चांगली आहे.
ह, ह मुलांसाठीच पाहिजे होत कुरकुरीत सांग मग.
हम्म, हम्म, हम्म. बरोबर. चितळेच्या बाकरवडीला नुसत मैदा आणि थोडसं डाळीचं पीठ असते. साधारण आता दोन वाटी मैदा घेतलास तर दोन वाटीचा एक एक मोठा चमचा भरून पोह्याचा डाळीच पीठ घ्यायच. आणि तीन चमचे मोहन पाहिजे. त्याला कुरकुरीत जरा पाहिजे ना कडक करून घ्यायच. मीठ वगैरे घालायचं ओवा चुळून घालायच आणि सगळं पीठ हात त्यांना अस मस लिहून घ्यायचं पूर्ण.
हा, हा, हा.
अ असं त्या हातानें मसळून घेतलं की घट्ट बांधायच. ते ते बांधताना सैल नाही अजिबात बांधायला पाहिजे पिठ
बर.
हम् ते जरा खट्ट बांधायचं आणि ठेवून द्यायचं भिजायला जरा एक तासभर मग तचबरोर भिजलं की अजून मऊ होतं ना.
बर
व पाहिजे समजा त आता ऑलरेडी मळलंस जेवढं पाहिजे तेवढं तर ते अजून सैल होणार तसा बर मग तुला जी हा जी स्थिती तुला लाटताना पाहिजे ना त्याच्यापेक्षा कडक तू आधी इकड बांधायला पाहिजे ह कुठल्या पण गोष्टीला कुठल्या पण पठाला रेडीपीठ तयार जे असत ते नाही तयार ते बांधायच. त्याच्यापेक्षा अलीकड तासभर किती कडक घ्यायचं ते. बांधायचं असत तस बांधून घट्ट झाकून ठेवायच. आणि खोबऱ्याचा खिस खिसायचा जरा पर तीळ भाज जायची बा सारणाला बारीक शेव मध्ये बारीक झिर शेव असते ती शेव परत आधी शेव घ्यायची. बाउलमध्ये घालायची ते शेव काय तयारच आहे बारीक कुसकरलेली. का परत दुसऱ्या याच्यात एक का बाऊल मध्ये लसूण हा लसूण जरा लसूण विकत चरा नसतो आपल्याला आवडतून आपण घालायच किसलेलं खबरं ते बारीक हाताान कुसकरून घ्यायचं गुलाबी विचार भाजलेलं तीळ परत जेपूड ूड लाल तिखट परत जूर आणि चिंचीची थोडीशी चटणी असते ती एक चमचा
ती घरात करायची का का विकतची वापर कस
स विकत पॅकड फूड कशाला वापरायचं आपण घरात करायची त्याला किती अर्धी वाटी अ हे
ह खजूर बिजूर घालायच
हा एक खजुराचं प्रमाण जास्त ठेवायचं चिंचीचं प्रमाण कमी ठेवायचं एक चतुर्थ चालत आणि किती थोडीच लागते दोन चमचे तेवढेच वाटलं तरी भिजत घालून चालते दोन खजुर आणि हा दोन्हीच हा हा आणि गरम जरा पाणी भिजत पण घालायची गरज नाही ह जरा चमचा भर पाणी होतलं त्यात घर काढून किती चाळणीत नाही करून घ्यायचं रेषा असलेल तेवढ्याच काढून ते घालायचं कोथिंबीर बारीक चिरून घालायची जिरे जरा भाजून रोस्ट करायचे रोस्ट जिर्याची पावडर घालायची कच् नाही घालायचे कचची चो वेग लाग त भाक्याची च वेग लाग हा ख मग नाही वेगळच टेस्ट असते त्याची रो रोस्ट जिरेज तर ते ते घालायच आणि ते सगळं सारण अस हे झालं अम् ही जी चटणी आहे ना ती थोडीच घालायची थोडी मजे किती अर्धा पोह्या हा तेवढी पण ती चटणीचा क्लयर आहेना तुला पोळी ती लाटून घेतली कि त्याला थोडासा लावाय लागतो
थर लावायचा म्हणजे त्याचा.
नाही नाही पातळ लेअर तेलात तेल कसं लावून आपल्याला होईल तेवढा लेअर त्या ह्याचा लावाय लागतो हम् चिंच गुळाच्या चटणीचा का तर तिचेे सारण सगळं एकत्र कुसकरलंयस पूर्ण. ते त्याला त्या ह्याच्यावर ठोप पसरून हळू हळू ते दाबायचे हाय.
हा हा हा.
मग ते सारंन चिटकाय नको का खाली त्या हयला मग ते पोळीला लाट कटून घ्यायची हे तयार साराण सगळं हळू हळू हळू पसून घ्यायचंय हिंग घालायचंय
हम्म हम्
करून सगळं एक सारखं सारण केलं कि थे घालायचं दाबून आत हातावरून पोळी लाटून
बर
हो ना आणि घट्ट रोल करायचा रोल सैल नाही करायचा टाईट रोल करायचा आणि दाबत दाबत दाबत दाबत दाबत ते
हम
करायचं घट्टगोळा शेवटी आलं की थोडस मैद्याच हे मैद्याच अस स्लरी करून
हा हा.
ते मुजवायला ग गुळ गुळ घट्ट जरा करायचा ते ब्या करून घ्यायच दोनीकडुन बाजू पण आणि ते श नाही नाही बोटाने लावायचं आणि पॅक करायचं.
मग ते त्यातलं आतलं सारण पडू नये म्हणून का.
तेवढंच की, शेवटाला आल्यानंतर रोलच्या शेवटी जे ईल कडा.
बरं हा हा.
एवढ्यालाच ते लावायचे हाय.
आणि मग जे आपण वड्या कापतो त्याच सारण
नाही पडत ते काला का पडत नाही थोडं पडतं की, पण बाकीचं का पडत नाही तर ते घट्ट बा आपण लावलेलं असतं हा याला साधारण की नाही. लाल तिखट पण घालतात कांदा लसणाची चटणी हे चांगलं लागतं बघ काही जणांना ती चव नाही आवडत.
हा हा.
भाजी आमटी सारखाच वास येणार त्याला. आणि ते सगळं दाबत न्यायचं आणि तुकडे पाडायचे आपल्याला आणि तेल ठेवल्यानं तर बारीक गॅसवर असते तेल जरा गरम झालं चांगलं. की गॅस बारीक करायचं ते सोडायच तळ सोडल तस आपोआप तळलं तस वर येत त्याला काय काय हलवायचं नाही कडई नुसते हलवायचे आळू नाही एकदम कडक करायचं ते करपून जायला मग
हा हा. मग गॅ गॅस अस आज कसा ठेवायचं मध्यम गतीवर.
अ मध्यमपेक्षा. बारीक पेक्षा जरा मोठा मग ते त्या टेम्परेचरला सुरु करायचं जर आपण टेम्परेचर आधी लावून घेतलं. तर तेलाचं टेम्परेचर लवकर उतरत नाही. मग सगळी वडी बाध होती, किंवा कुठलाही पदार्थ तळण्याचा बाध होती.
हा हा.
कुषित पदार्थ पाहिजे आहे त्याच टेम्परेचर. लहान असल्यापासून सुरुवातीलाच तापमानावर सगळा पदार्थ येतो कुठला पण करंजी म्हणा काय म्हणा चकली म्हणा. तेेलाच तापमान त्याला जे आहे ना ते कंटिन्युस एकसारखं राखलं पाहिजे. मग तो पदार्थ एवढं कष्ट केलं तर त पदार्थ व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग ते होईल तसं हळूहळू हळू तळल तसं ते वरत खूप खालंलं. ती जरा पलटायचं की मोठ्या चमचान पण- खूप खालवलं की, ते बाकर पडतो हे पडतं पडतोच तसा थोडा बाकर नाही असं नाही तेव्हा चांगली लागते एवढी चितळ्यांच्या पेक्षा चांगली लागते आपली घरातली केलेली वडी फार खुशखुशीत होती.
होय हा हा मी एकदा केली होती तर आत तिकचच रा राहिलं होत.
नाही ते तळणाचा प्रॉब्लेम झाला मग तुझा कच्च राहिलं तर आणि जी पोळी लाटते का नाय तू ती पोळी आहे ना. पातळ लाटायची जास्त जाडे नाही जास्त पातळी नाही चपातीच थिकनेस आला पाहिजे असं करायचला ह ह तसं आलं पाच प्रत्येक गोष्ट करताना सत्यम शिवम सुंदरम डोक्यात ठेवले ना. कि मग ते सगळ्या गोष्टी व्हाय लागतात देवाला ते आवडतं करायला. तस हम् आणि. छान त्यापैकी तयार होते आणि जरा ते गार होऊ द्यायची थोडीशी लगेच डब्यात नाही भरायची. पावसाळ्या हवेला जरा मऊ पडत
ह. गार झाली की मग ती खुसखुशीत होते का.
ओली आहे त गरम तळी किती मोजण लागणार ना. किती कुरकुरी तळली तरी त्याचा गरम पण आहे तोपर्यंत
हम ह. बर ह.
हा.
तेच क आता पाऊस पडायला. मुलांना काहीतरी लागते चटपटीत खायला म्हच. माझी चुकली ती मागच्या वेळेस म्हटलं जरा चांगलं व्यवस्थित कसं. करायचं ते विचारून घेऊया.
आणि किती चुकलं ना तरी अ. तळलं गेलं चांगलं की ते खपून जात सज-
आणि एकदा पदार्थ केलेला बिघडल्या ना परत ते करायचत. नाही वाटत वाट क राह सारखं चुकत मग कशाला करायच असं होते. माझे बरेच पदार्थ असे झालेत की ते चुकल्यामुळे मी बंदच केले करायच.
नाही तसं नाही करायचं प्रयत्न पहिले एक तर पहिल्या प्रयत्नात सक्सेस व्हायसाठी. त थोडा वेळ घ्यायचा पण. चांगलं करायचं ते असं करायचा प्रयत्न करायचा. ' '.. ' 'असं होतय ' '
हम्म.
ह हम्म. आणि आहे की आहे की आहे पाऊस आहे.
हम्म इकडे पण आजं सकाळ पाऊस सुरू झालाय.
हम! आमच्या तिकडं नाहीये इतका? ह अ पण आहे भूर भूर भूर जरा.. क कोण आहे म्हणते कोण नाही म्हणतय.
हो य आणि गारठा पण पडायला लागलाय. पाऊस जसा पडालाय ना तस उष्णता कमी व्हाईलहवेतली
हे अ आताआषाढ चालू होतोय ना आषाढात बघा वेगवेगळे तळणाचे पदार्थ करायलाच लागतात.
हो अ आता मी तुमच्याकडनं रोज रेसिपी घेईन. जरा मला मुलांना खायसाठी करायला
हो कारण आता हीआषाढ माघ पौर्णिमा झाली ना. पंधरा दिवसांनी आषाढच म्हणजे मला वाटतय आषाढ चालू होईल आता नंतर
आ हा हा.
महिन्यामधे म ते आषाढाच करायला लागत ना देवाांना नैवेद्य म्हणा हे म्हणा.. कापण्या म्हणा काय म्हणा ते करायलाच लागतात.
हो चालेल चालेल मी करते तुम्हाला परत फोन मग.
ठीक आहे ठीक आहे अहा हा हा चालेल ओके. ओके ह.. ' '..